हा काय करलायं
काय नाय बघा बाहेर आलेय. म्हंटलं फोन तरी करावं उद्यापर्यंत कमप्लीट करायचं.
होय उद्याच की शेवटचा दिवस. काय नाही शिवायचं हेच.
परी हाय की, नाही नाही अजिबात नाही.
ह बरायकी
हम्म होय होय सकाळी वेळना उठल्या.
हा
काय तुमचं काय चाललं?
काय नाही शीवत बसले.
होय, हा हा ते जरा चाललय पाहुण्यांच्या इकडं ना.
हा हा.
मला वाटलं तुम्हाला फोन करावा आधी.
होय, ते बाहेर असलं की रेंज असतंय.
जेप नाही हो घरी.
होय.
हा.
मग आणि काय चाललंय?
काय नाय बघा निवांत आहे. हा, यात्रा आहे म्हणून चाललोय.
हा हा चालतंय.
हम्म, तुमचं काय चाललंय?
काय काम आवरलीत आता, म्हणून शिवत बसलेलो.
हा हा हा.
मोठी असते यात्रा?
होय होय मोठीं असते.
ह् ह आता कसे काय श्रावण नाही काय नाही?
आ.
श्रावण मध्ये असतात यात्रा जास्त, आता बरं कुठली यात्रा?
आतात. ते मरी आईची यात्रा अस
हा हा.
हम्म.
हुं आत्यांची तुमची तब्येत बरी आहे?
होय होय, हाय बरे. हा. चालेल चालेल. बाकी काय?
काय नाही बघा हाय की. हा बोल की. हा तिकडे बोलावलो?
ओ, सांगोला जाणार आहे ना? चालेल चालेल.
हम्म. रिक्षान चालला व्हय? दोघंच चालला काय?
होय. मी आणि परीच की, दोघच की.
हा हा. मुलगीचं नाव काय? परी.
आ.
मुलीचं नाव काय तुमच्या? हा हा.
हा. मुलग्याच संस्कार.
हम्म. नाव छानछान आहेत.
हम्म. तू खाली उतर, त्यांना बसू दे आधी. गाडी इल वो आता. घ्या की पैस, स्टॅण्ड वर सोडा ह्याला. काय झालं? चला. माय होय होय.
पाऊस काय नाही मग. हॅलो. पाऊस काय नाही म्हटलं तिकडं. हॅलो. हॅलो. हा, आवाज येत नाही. हॅलो. हॅलो.